हॅलो! हॅलो!
हॅलो!
हा नमस्कार सर. हा येतोय आवाज?
हो येतोय.
हा काय चालेल? हा कोणत्या विषयावर बोलायचं आपण. हो हो मी. ण बॅकग्राउंडचा आवाज फक्त नकोय. बॅकग्राउंडला आवाज नकोय म्हंटलं सर.
फोन ना बोला.
हा पाऊस वगैरे आहे इथे पण होय येतो आवाज
हो हो येतो ना.
पाऊस वगैरे काय म्हणतो तुमच्या इकडे?
आमच्याकडे तर दोन दिवसा आधी पडला आज थोडासा पडला पण. एकंदरीत असमाधानकारक आहे. तुमच्या? कडे झाड वगैरे कमी आहेत का?
नाही नाही आहेत की भरपूर आहेत का ओ सर?
कोणतं येरी यात तुमचं जास्त येतं आहे आवाज भांड्या भुड्यांचा
येतोय का?
हा.
आता
नाही.
हा.
तुमच्याकडे काय आहे म्हणजे कोणता एरिया तुमचा? कोणता एरिया कोणता आहे तुमचा?
सातारा
अच्छा सातारामध्ये पॅॉपर कुठलं हो मला एन एज फोर जो जुना होता ना सातारा पहा म्हणजे आपलं नागठाणे कराड तुमच्या भांड्यांचा खूप आवाज येत आहे
सॉरी सॉरी आता येतोय
हम्म नाही आता नाही येत
ठीक आहे
जे, पार करर उंब्रज मी तिकडे फिरतीत, होतो
हा हा हा हा हा आ तुम्ही शिक्षक आहात का
हो मी हायस्कूल ला मुख्याध्यापक आहे
हायस्कूल ला आता कुठे असता
नांदुरा जिल्हा बुलढाणा
होय का हा हा हा ऐकून आहे म्हणजे असं
हम्म त्या भागामध्ये मला वाटत काही पर्जन्य छायाचा प्रदेश येतो ना फलटण वगैरे तालुक्यात तिकडे नाही
हा हा हा हा हो
पर्जन्य शाळेचा प्रदेश म्हणजे हा कारण ते डोंगराळ भाग असतो त्याकडे ढगं येतात तिकडे पाऊसच नाही पडत
हो इथे आहे म्हणजे सातारच पडला आहे पण दिसत वगैरे तर काही नाही पण रोमँटिक आहे लेप झोपतो ना त्या पद्धतीत आहे तो
आणि हा मोस्टली हो वाई वाई आहे ना वाई पाच गणी जावली इकड पाऊस पडतो
होय का इथे पर्यटन साईडला वगैरे जास्त असतो तालुका सातारा तालुका कराड जिल्हा
कराड म्हणजे मग तुम्ही उमरच तिकडे राहता
हो हो ते उमरज मधून पिल्ले वगैरे माहित हा पेरले
हा तिथं खरं, हायवे वरती का खंडोबाची नाय, पाल म्हणून तिथे
हा हा पाली पाली पाल म्हणून नाव आहे पण त्याचं गाव हा फेमस ठिकाणी खंडोबा हु
हा मी म्हणजे त्या परिसरात होता अ अच्छा हा मी कारण की आम्ही नागठाण्याला, राहायचो ना म्हणजे हे हायवेच्या बाजूलाचे जे गाव आहे सगळे तिथं मी पूर्ण म्हणजे पार कोल्हापूर पर्यंत फिरलेला आहे तुमच्याकडच्या जत्रा वगैरे म्हणजे मला पूर्ण परिचय आहे त्या सगळं उमरज मध्ये हा उमरज म हा हा सहसात पावसाच म्हणजे तिकडच म्हणजे मला तर विषय अस वाट ना का तुमच्याकड अर्धा भाग जास्त त पाऊस पडतो आणि अर्ध्या भागात पाऊस नाही पडत.
पाऊस जास्त पडत नाही होय ते तर झाडांच्यामुळे ह्याच्यामुळे ते जसे ओवन विभाग राहतो म्हणजे कस झाडं वैगरे जिथे जास्त असतात तिथं पाऊस बऱ्यापैकी एकी भवतू. अस त्या त्या पटाच्या रोड असतो ना. नाय का?
नाय एवढा नाय पाऊस पडत, आमच्याकडे.
हा हा हे ते चांगल असतं पाऊस.
हम तुम्ही काय करता?
मी आता आपले प्ले ग्रुप आपले प्ले स्कूल असत ना, त्याच्यावर टीचसाठी जाते.
हम्म अच्छा!
प्ले स्कूल आता बचपन म्हणून, नवीन झालंयं, करतात.
अच्छा! अच्छा मुलं लहान आहेत का?
हो, छोटे. ते प्ले स्कूल आता नवीन सुरू झाले ना.
हम्म!
हा, मग तिथं
हम तुमच नेटवर्क जरा हे आहे ना तुमच नेट
होय का नाही नाही प्रॉ् पाऊस आहे ना इथे त्याच्यामुळे चांगला वाटते.
हो हो हो आता उद्या उद्या ह उद्या मला सुट्टी तिझ हाय आपण चार कॉल करू शकतो ना तर मग मी पण मस्तपैकी आता तुम्ही केला मग थोड्या वेळानंतर मी तुम्हाला करतो.
हा, चालेल तुम्ही संध्या नंतर संध्याकाळी अ निवांत नंतर बोलू शकते, मी म्हणजे किती? वाजता दहा दहा नंतर म्हणजे, बाळ वैगरे पण झोपते ना जास्त डिस्ट डिस्टर्ब नसते येणार. हा, हा चालेल चालेल. ते काय होतंय? ऍक्च्युली दहा नंतर सगळे ऑफलाईनच जातात, मी काल काल खरंच खूप ट्राय केला, पण ते सगळे ऑफलाईनच होते. कोण ऑनलाईन न्हवत?
हा, त मग आता रात्री आहे, ना आपल्या आज रात्री आपण तीन माझे तीन तुमचे म्हणजे आपला एक तास होऊन जाते आरामसे. हा, तुम्ही वेळ तेव्हा तेव्हा
टॉपिक असं ठरवून ठेवा फक्त.
हा, मी बोलून घेऊ त्याच्यावरती तर आता हे आपलं काउंट होईल, की नाही काय माहिती कॉल.
होणार ना, आताचा पण होतो. अ तुझ्यात तुम्ही शिक्षक आहात, तिथले शिक्षणा म्हणजे स्कूल मधलं काय थोडफार सांगू शकता?
मला माझा म्हणजे शिक्षक आहे ना, तर मी पाच ते दहा ला हायस्कूल आहे. आणि आता आमच्या गावात मोठं धरण मोठं धरण होतयं, जी गाव प्रकल्प म्हणून, आहेत तर त्याच्यामध्ये आहे ना म्हणजे म्हणजे खूप साऱ्या लोकांच्या शेती वैगरे गेल्या, आमच्याकडे पा म्हणजे मुळात थोडासा पाऊस कमीच पडतो तर आमच्या कडे शिंद ची व्यवस्था खूप कमी आहे रे इरिगेशन कमी आहे. आमच्याकड पण त्या धरणामुळे आता खूप म्हणजे लोकांना फायदा होईल. तुमच्या भागामध्ये जास्त हाय हो हा. होत आहे आता म्हणजे, आमचं गाव अजून उठलं नाही विस्थापित नाही झालं अजून.
हा हा हा.
तो
होय का?
हा तर त्याच्यानंतर मग मी त्या गावामध्ये जवळ जवळ मला आता म्हणजे चोवीस वर्षा मला डि एड होता, बरोबर जॉब लागला माझ्या वया त्या मानाने म्हणजे मला, अ म्हणजे सध्या तर समजा. एकेचाळीस आहे तर मला आता जॉब जवळ जवळ म्हणजे अस समजा बावी तीस वर्षात जॉब लागला.
हा ह हा हा.
हा.
हा हा.
तर मग मी इन सर्विस डी एड बी एड केलं सगळ आता
बी एड वगैरे केल्यानंतर ते हे होतं ना ज्यांना पाचवी पासून पुढं वगैरे शिक्षकांसाठी बी एड वगेरे लात नई का. त्या त्या स्कूलमध्ये पण आमच असच आहे की प्रायमरी ला कसं बेड वगैरे नाही. घेत म्हणजे अस काही फॉर्मलिटी नसते म्हणजे असेल ठीक नसेल तरी पण चालत. आणि जर असेल तर मग अ हे करतात म्हणजे अ अ म्हणजे असं मोठे मोठे वर्ग देतात असं बेड वगैरे असेल तर हम्म.
नाही तसं तर आहेच, पण कुठं पण जर बघित तुमच्या एज्युकेशन नुसारच
होय शिक्षणा आत्ता शिक्षणाशिवाय खरंच काही नाही. शिक्षणाशिवाय म्हटलं, आता काहीच नाही त्याच्या
नाही आता ह टी इ टी पण आली ना.
हो टीईटी ची काहीतरी एक्झाम आहे ना.
एंट्रन्स आहे ते आता तुम्हाला म्हणजे इलिजिबल. नाही तर तुम्हाला जॉब लागणार नाही हो. नाहीत तुम्हाला सरकारी नोकरी लागणार नाही.
होय का ते आता अ माझे एक म्हणजे आमचे टीचर आहेत म्हणजे जे आमचे हेड आहेत ते त्यांना त्या म्हणत होत्या ना की आता टी ए टी वगैरे एक्झाम आहे असं तसं. म्हजे जास्त काय एवढं माहित न्हतं टी ए टी म्हणजे काय ते एवढं काय समजलं नव्हतं मला पण त्या म्हटल्या की एक्झाम वगैरे द्यावा ह लागते असं तस सांगत होत्या.
हम्म. म त ते कंपल्शन आहे ना.
हा हा हा तिथे तुम्ही आह तिथे किती पर्यंत फुला आपलं म्हणजे
दहावी पर्यंत.
पाचवी ते दहावी हा हा हा.
हम्म.
हि लव सेमी आहे का मराठी म हा. सेमी आहे का मराठी मडियम मराठी मडियम ये.
हम्म.
तिथे काय म्हणजे विद्यार्थी वगैरे किती?
तसं तर माझं शिक्षण इंग्लिश मीडियम मध्ये झालेलं आहे. मी नवोदय विद्यालय शिकलेला आहे ना.
होय का हम्म हम्म हम्म.
नवोदय विद्यालयात शिकले असल्यामुळे माझं मला ते पण बीएड पण इंग्लिश मिडियम मध्ये केलं पण जॉब मी मराठी करत.
होय का आता ते आता तरी शब्द शब्द तरी स्कोप कमीच यायला लागलाय मराठी मिडीयम ना खरे माणसांनी विचार करायला पाहिजे.
हम्म.
ते मराठी मीडियम मध्ये माणूस म्हण शिकत नाही शिकत नाही पण मुला मुल पण असतातच ना त्या पद्धतीच शिक्षण भेटलं तर काय प्रॉब्लेम आहे पण आता माणसांना वाटतं इंग्लिश मिडीयम ला शिकल्यानंतरच छान आपल्या मुलांना मुलगा मोठा होतोय असं वाटत.
हम. तुमचं शिक्षण कित किती झालेलं आहे?
माझा बी कॉम झाला.
अरे वा!
हो.
हम्म मी काय म्हणतो आपण ठीक आहे आता आपल्या. वेळ संपलाण थोड वळा मी तुम्हाला व्हॉट्सॲप वर
मी काय करते हा मी ज्यावेळेस निवांत होईल ना तेव्हा मी तुम्हाला कॉल करते.
हा बिंदास आज आता आपला कि नाही आज रात्री आज आपण आपले.. तीन तुमचे तीन माझे एक तास आपला होऊन जातील.
रात्री जमल तर म उद्या करू फार वगैरे एक नंतर ओके ओके चालेल.
ठीक आहे तुम्ही आता मला बिंधास्त करा रात्री का विषय नाही हो ठीक आहे ठीक आहे.
हो हो ठीक आहे.